हॅलो!
हा.. बोला
बोला
हा
काय करताय?
काय नायी बसलोय
जेवण झालं?
जेवण झालं की आता जेवायचाय
हं हं
आणि काय? अ
आणि काय?
हा.. हा.. आणि कुठं ट्रिपला वगैरे जायचं प्लॅन चालूय काय? आमच्यासोबत येऊ शकताय का तुम्ही?
कोणी कडं चाललाय तुम्ही?
असंच आपण काढायचो ओ ट्रीप तुम्ही, तुमची फॅमिली तुमचे भाऊ वगैरे सगळे तयार असले तर.. आपण जाऊ शकतोय
हा चालेल की, जाऊय की
हा इथं हाय नरंदे जवळ एक स्पॉटाय
हा
हा तुथं गेलेला एक माझा दादा तिथं जायचं प्लॅनिंग चालूय तुम्ही येऊ शकता ना? ते काय जवळच्या जवळचाय, दिवसा दिवस येऊन जाऊन यायचं ते तुम्हाला विचारायचं विचारायचं म्हणत लय दिवस राहिले ते आज योगायोग येड लागलाय
हा हा चालतय की जाऊया की
हा ते मिस्टरांना विचारून घ्या. आमच्या फॅमिली सोबत सगळीजण जाऊया म आमचे जास्त आपल्या घरातले सगळे तुमच्या घरातले, मम्मी कडचे असे
हा हा चालेल की जाऊया संगळे
हं
हम्म
ते परवा प्लॅनिंग झालंय ते तुम्हाला सांगायचय हम् हा पण आता पाऊस पण हाय. मग ते तर व वॉटर टँकय त्याच्या ते काय म्हणतात ते स्विमिंग
हा
वाॅटर हा तिथं हाय, त्यासाठी माणसी एक हजार रुपये काहीतरी खर्च येतोय वाटत
हा हा
हम्
म्हणजे आपण गाडी वगैरे ठरवू.
गाडी काही नाही आपण टू व्हीलर न जाऊ शकतो जवळ ये होतं वडगावच्या अलीकडच आहे. हा तर अर्धा पाऊण तासाचा रस्ताय.
हा
हम्म छान आहे तिथं रिसॉर्ट टाईप अस.
हा हा चाल हा
मग तो मित्र मित्र गेलेले मग असं मला विचारला आपण जाऊ शकतोय सगळ्यांना विचार म्हणून मग वहीणी म्हटली आधीच सगळ्यांना सांगायला पाहिजे ना प्रत्येक क हजार हजार रुपये म्हणजे प्रत्येकांना असं
हा
आधीच तयारीने राहायला पाहिजे त्यानंतर कसं पाऊसच लागलाय. म्हणून नंतर बघूया म्हटलं तरी
हा हा काय आहे तिथं बघण्यासारखं.
बघला सगखं म्हणजे रिसॉर्टच आहे आपण फुल एन्जॉय करू शकतो असं.
हां हां.
हा पण फॅमिली सगळी जायची.
हम
मावशी वगैरे आपण सगळी.
हा
दिवस स्विमिंग टँक आहे तिथं पाण्यात वगैरे पोरं ठेवू शकतात.
हा हा
मग आपण सगळे खेळू शकतो तिथं काय पण खेळ खेळू शकतो. जेवण करायला ऑर्डर वगैरे द्यायच तिथं.
हां
अस गाणी म्हणू शकतो होय होय हा त तेसच. आणि काय तुमच्याकडे काय प्लॅन असतो तो तुम्ही पण सांगा असं.
हा हा चालतंय की.
हो म त सासूबाई वगैरे.
हो आहेत‌ की.
हा हा हा.
हम्म होय बरं आहेत तुमचे.
मा आहेत आमच्या आता गावी गेलेत शेती करालेत ना त्यामुळे सारखं आठवड्याला आठवड्याला जायला लागत
जा लागते हा तुम्ही जात नाही काय मग कधी.
आम्ही नाही आम्हाला काय जमत नाही एवढं. मुलं पण लहान आहेत हम्म. म्हणून नाही जात सासू-सासरेच जातात.
हा हा कितवीला आहेत मुलं?
मोठा आहे पाचवीला.
हा
लहान आहे तो आता तीन वर्षाचा आहे तो पण जातो शाळेत पण आज गेला नाही, हम्म
मोठा मुलगा गेला असेल शाळेत?
हा मोठा गेला त्यान परवा निबंध एक लिहिलेला तुम्हाला पाठवला काय?
हो पाठवला की बघितला की मी. हा हा मस्त होता, छान लिहिला.
ऑन द स्पॉट लिहिलंय.
ह हा छान होता वाचला मी.
हा माझ्या लक्षात नाही पाठवायचं तुला.
हा हा! ! !
हम् मग आईन पाठवले होते.
हो! बघितलाकी!
हा हां!
हम्!
झाली काम!
अजून काही नाही!
हा! तुम्ही त्या गेलता काय? हम्म बुध अ ते! काय चौंडेश्वरी अमावास्या हा हा हा कसं झालं ते!
हो मस्त होतं छान होतं!
पहिल्यांदाच बघितलं काय?
नाही, ह्याच्याआधी पण एकदा होय! ह्याच्याआधी पण बघितलेलं! यावेेळेस पण गेलेलो!
ते तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानच घेतलेलं ना?
होय, त्यांना मिळालेलं ह्या वर्षी छान असतोय कार्यक्रम बघण्यासारखा असतो.
ते मी बघितलंच नाही. म्हणजे कधी लहान असताना बघितलेल. हा मग तुम्ही किती वाजेपर्यंत होता?
आम्ही होतो की रात्री तरी दोन पर्यंत
हा हा हा
ते कसं रात्री चालू होतय आणि सकाळी सात वाजता संपते.
होय, मग ते सात वाजता बंद होते खेळायचं.
हा मग ते सात वाजता ते देवी मंदिरात जाते तेव्हा बंद होते. हा रात्रभर खेळत असते.
हम् हम ह
हम्म
छान वाटत आहे.
होय बघण्यासारखं असते.
हा! ! ! !
हम्म! ! ! !
मग ते देवी घेतल्याबद्दल त्यांना काय देतात का काय?
नाही त्यांच्यासाठी काय नसते.
नैवेश.
हा नाही पण ते घ्यायच्या आधी अ उपवास वगैरे पुन्हा चप्पल वगैरे घालायचं नसतं. ह असच ते व्यायाम वगैरे कराय लाग. कारण होय आणि रात्रभर फिरण्यासाठी व्यायाम स्टॅमिना वगैरे
हा हा हा ह् हम
हम्
ते काहीतरी ऊन पडले ऊन पडले. ह् तुमच्याकडे पण आहे.
हो आहे की?
हा हा हा
अजून काय मग नवीन?
हॅलो.
हा.
हा.
हॅलो.
हा बोला की.
हम्म. नवीन काय म अजून?
अजून काय नवीन?
हम्. ह. हम्म हम्म.
तुम्हाला कशाची प्राण्यांची वगैरे काय आवड आहे का?
हो आहे की.
काय आवडतंय मांजर?
मांजर, कुत्रा.
ते तुमचे फोटो एकदा बघितलेले. तुम्ही मांजरासोबत काढले ना? म्हणून आठवलं. हम्म. तेच तुमाला लई आवडत क- मांजर वगैरे. मग आता आहे का तुमच्या घरी?
आत्ता नाही.
हम हम हं.
हम्म.
म हे द्या.
म. हम्. हो आहे की तिकडे आहे.
हा हां हा.
हम्म.
आणि काय म नवीन?
अजून काही नाही.
हम् हम. नवीन नवीन काय रेसिपी वगैरे काय? कसं बघताय? तुम्ही कशावर करताय?
अं. युट्यूबला बघते.
हा हा हा.
मी करते मग.
ह ह ह.
हम्म.
आता सगळं, युट्युब मुळे सगळं हे झालंय. होय. काय अडचण आली की, लगेच आपण युट्यूब वर टाकल की लगेच. लगेच होतय. हम्म हम्म. आपल्याला आधी- शाळेत काहीतरी, हा निबंध लिहा तो निबंध लिहा सांगितलं की आपण निबंधमाला- तो कुठं काय कर आता? हा. आपल्याकडे नसलं तर म कोणा- त्याच्याकडे जाऊन आणायचं. आता मुलंच डायरेक्ट सर्च करतात. उतरवून काढतात. हम. सगळं सोप्प झालंय आता.
होय.
हम्. अनिका
अजून काही नाही
हॅलो
हम्म हॅलो हा
हा बोला
हम्म.
केसाला शॅम्पू वगैरे काय वापरताय तुम्ही.
अ वापरते की डव शॅम्पू वापरते.
होय केस वाढतात काय होतय तुम्हाला चांगला रिपोर्ट आहे काय
केस वाढवण्यासाठी काय आहे का तुमच्याकड
नाही नाही काय माझे आहेत अनुवंशिकच त्यामुळे आहेत हम्म आता मला खरं नको आहेत मोठी केस
का मोठी केस छान वाटत्यात उलट.
हम्म मला लहान आवडतात कट करायचं पण होत नाही. हम्म
ज्यांच्याकड मोठी असतात त्यांना लहान आवडतात.
होय लहान आवडतात आणि लहान असतयं त्यांना मोठी लागतात हम्म.
अजून.
तुम्ही ते ह्याचं वटपौर्णिमेच शूटिंग कुठं केलेलं छान होतं.
हा ते केलेलं चंदूर ला केलेलं.
होय काय
हा.
चांगलं झालेलं हम्म
ते लोकेशन पण छान होतं मंदिर गार्डन.
देववाला तो चांगला लगेच पाठवतोय ना. आज केलं की उद्या लगेच तुमच कोणत. पण लगेच पाठवतोय.
होय लगे मिळतात व्हिडीओ, फोटो
हा
हा
चांगलं आहे ते कारण उगीच करून ठेवायचं आणि एक महिना दोन महिने पाठवला नाहीतर काय उपयोग ते होत नाही पाहिजे तेव्हा मिळालं तर ते चांगलं आहे. तेच वहिनी विचारत होत्या त्यांचा कोणता हाय तो बघून आपण पण घ्यायचा त्याच म्हणून.
हा हा.
हम्म
आम्ही पण सकाळी केलेलो शूट आणि संध्याकाळी आम्हाला लगे व्हिडिओ पाठवलेला
होय काय मग चांगलंय हम्म आणि काय तर तुम्ही ते दुसरं पण काय काय केलेलं की
काय ते
अ ह्याच्या आधी कोणतं केलेल अधिक महिन्याच
हा अधिक महिन्याच केलेलं
हा ते पण हा जावई वानच ते पण छान झालंत
हा हा
तो पण त्यांनीच केलेल काय सगळं
नाही ते ते दुसरं होते आणि हे वटपौर्णिमेच केलेलं ते दुसरे होते
ते दुसरे होते का छान झालेलं खरं
हो
मग अधिक महिन्यात काय केलं मम्मीला वगैरे काय केलं काय
हो केले की मम्मीला साडी वगैरे केले.
हम्म हम्म
तेच तेवढं जरा असं आपल्याकडे आठवणी राहतात म्हणून व्हिडिओ वगैरे केलेले.
हा होय होय